हा येतोय का आवाज माझा हॅलो हॅलो
हॅलो हा मॅम आवाज येतोय
हा येतोय येतोय
हो तर अ आपण अ कार्याच्या टास्क बद्दल बोलूयात
हो हो चालेल चालेल बोलूया
हो हो आता नागपंचमीचा सण पण येतोय ना हा हा
हो हो आता नागपंचिम येतोय आणि
हो
पंचमीला साजरा केला जातो हा सन नाग
हो. हो. हो..
आणि त्या दिवशी तर शेतकरी आपले लोक असतात त्यांचे मित्र असते नाग शेतात वगैरे दिसले. येना भरपूर दिसत राहतात.
हा हा!
हो कारण ते
हो त्यांचे सर्प मित्र होऊन जातात, त्यांची ओळख त्या नागांशी होऊन जाते साप अशी हुन जाते.
हो, हो आणि ते कस उंदीर, हा कीटक असतो उंदीर पिकांच नुकसान करतो मग हे साप त्यांना पकडतात मग ते पिकांचं रक्षण करता करतात ना उंदरं पकडल्यामुळं म्हणून मग ते शेतकऱ्यांचे मित्र च हेत हॅलो!
हो, हो, हो! येतोय येतोय येतोय
हो ची पूजा करतो आणि बरेच शेतकरी लोक हे
हा, हा, हा!
रक्ष धन्यवाद शेतकऱ्यांचे मित्रच मानले जातात हे ना नाग न शेतकरी लोक त्यांना आदरांजली वाहण्यासाठी तो हा दिवस साजरा कर तलाठी भरती हॅलो! हो